असलं नाही काई पहिलं आवरून घ्या अन म बाकि काय म्हणल्या?
दुसरा कॉल तिचा. हा तिसराय कि दुसराय तिसरा. तिसरा आहे का?
हाव.
माझ दोन राहिले ना तरी बी ते म्हणते नाही एकचं राहिला आता.
नाही ना भातचं करा न.
हं.
काय हालता? लोकान तुम्ही दप्तर काडा बाजूला तू बोलू बोलू राहिली ना. हा ताई मी ते माझ जावाचं बोलत होते मी. पोरीचं हा बोल पोरगी बरीय का? तर मग आता तस सा हा आता पंधरा ऑगस्ट ला झालेलीय बर
कोण आपण तिला द्यायचं काय नाई.
हॅलो.
हम्म.
पंधरा ऑगस्ट ला होइल म्हणलं ती. जसे की. त्याची काही स्कीम आहे का ओ कुठ तुमच्या वळखेत काही.
नाही ओ माय माय काय म्हणली ती अ हं हं हं. माई दिदी तर लगी ब लहानी मधली पोरगी दोन नंबरची तर लगी सव्वीस जानेवारीच्या दिवशी
हो.
होईले समजा आदल्या दिवशी तर होईले रात्री समजा अक दहा अकरा वाजता सोड. एक दिड घंटाचाच फरक आहे बाराच्या नंतरच झाली असती तर फ्री असतं तिला बी.
नाही तुम्ही असे म्हणताय मंग माझं पोरग अ सव्वीस जानेवारीच सव्वीस डिसेंबरच आहे. त पंचवीस डिसेंबरला हे होतं ख्रिसमस. आणि मी त्या फादरच्याच दवाखान्यात झालेली संभाजीनगरला ख्रिसमसचाच दवाखाना आहे ना तो फादर. त्याच दवाखान्यात झालेले मी जर त्या दिवशी पंचवीस तारखेला झाले असते ना. तर माला सांगा माला मला सर्व फुकट होतं तिथं.
हॅलो. कोण आहे? हॅलो हा बोलानं कोणयं? मी येत संंदीप. हा हा. चा चावी कुठे ठेवली विचारावा चावी कुठयं? काळ्या शर्टात आहे म्हणे. कुठ गेला काळा धर गं बोल तुच हॅलो. मा नंबर फिट करून घेतला काय कोणी यान लगी.
झाले.
एवढा नंबर सेव कर राणीकडनं कर ना कई बि करा हा दोन दोन खाल्यावर मग हा हा हा हा. अ.
. . नर हो वर अभ्यास कर.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
अरे वर हो ना. .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
हा. .
ह
का गं डवरंडवरं डोऱ्या आल्यास कि पैशे घ्यायचे.
हजार पाचशे रुपये.
आता लाडका आहे . .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
कसा करायलायचा? .
हो. . नावीनच नाही ना . . .
. डिस्प्लेला जादा पैशे लाग गेल्यावर आहे ना. बाराशे पाच टके . .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
पुन्हा एकदा फोनचा डिस्प्ले गेला म्हणजे ते फोन लई बिघडतो मग आहे ना. . डिस्प्ले गेला म्हणजे फोन खराब होऊन जातो हम्म. असा बी चालेल. नाही फोनला आता एक वर्ष होऊन गेल दुसर्या वर्ष लागला. हा आता किती वर्ष जाईन हे फोन लो. जाईन मला बी यायना गं.
हम्
. . . जर तर आपण बी ख खराबी झाली नाही झाली तर कार्य ऐप गेलंय कॉल आता. . तुझा वर असली तेव्हा हा. .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
बोरबर आहे.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
जायला पण गमत नाही. .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
. ह हा. .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
. . कोणता
बोला . . .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
कामच नव्हतं .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
. . उदया देईन मी. असं तेवढं ते खाली पक्कन . हेव शितात घेत म. . . का केलेच ना एवढं असं वळवळ मय हा काय का? . ह. एवढी खोजनं हाव ना काय झाला म. . कोण ही पूजा. हेच आहे ना काय म्हणते हॅलो. कोण केलता फोन? .
ते संध्याकाळी करू कॉल तुला मंग सांगते मी तुला दितील सांगायच.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
शाळेत मग जाय लागते त्याला.
तीला आता जरा अभ्यास बी दहावीची वर्षी आहे ना मार्क पडले पाहिजे ना. अगं काय केलाय तुनी घ्या म्हणे. . . हा होते ना.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
आरसा कशाला?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
धडाधड सौरवनी म्हणायला लागला रे थांब रे थांब
. दहा मिंट झाला असेल.